हॅलो
येतोय आवाज
हा, हा येतोय
तुमचा कॉल चार अ मिनिटलाच डिस्कनेक्टेड झालाय की
हो आपोआप डिस्कनेक्ट झाला तो
आता मला स्क्रीन वर आहे की नाही चार चार मिनिट पाच पाच सेकंद दाखवालय तुमचं आणि वर्ण आणि मग आपला कॉलचाल की नाही सतरा सेकंद चालू आहे. ते पण दाखवले.
काय माहिती आपो आप कस कटवालंय काय माहिती.
ते कट झालेलं आपापत असं के दाखवले.
ते पावसामुळेच व्हा लागलंय पाऊस. पडणार नव्हता लांब होता आणि पडायला लागय काय.
कॉल कट झालाय ना तो. आताचा आताचा क कॉल कट झालाय की म्हटल्या.
होय झालाय झालाय. होय. दोनशे चौतीस से सेकंद दाखवालाय ते.
हा म्हणजे सा चार मिनटच की.
हम्म.
हम. हम.
जेवलाय का.
अ औवरत आवरत बोला की पाच बाराला म्हणजे त बारा वाजाला अजून. दहा पंधरा मिनिटेच हाईत.
होय. तेच म्हंटलं जेवायलय या जेवायला. हॅलो,
अ, आता नाष्ट आवरले आ बोला तुम्ही.
हम हम.
हॅलो,
जेवाल मी अता हॅलो. आवाज ये ना काय. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,
हॅलो येथे आवाज.
आवाज.
एकदम येतोय हा एकदम येतो एकदम. कट होतं म्हणून म्हटले. मेसेज केला आणि परत असं म्हटलं चालू नाही असलं तर पण
हम्म.
तुम्ही मम्मी सोबत जाताय का असंच फक्त पाऊस याय लागलाय रात्रभर चालू आहे.
होय.
दिवसभर चालू.
आता थांबते का नाही पाऊस काय म्हणत.
नाही थांबला ग. ह् हम्म नाही थांबणार वाटतं.
हम् आणि यालागलाय आता आणि गेलेला.
हम्म हम्म.
मिळालं बघां
जां पाणी आणां होयं तडफडां चालंला आहे कशांने जाणारं आहे
हो हो बसं नं नाहीं तरं रिक्षां नं बघूं की आंता
हां हां
ते बाकीच्यां पणं बायकांना नां त्यांना घेऊंन जांय पाहिजे की
तुमच्यां गल्लीत असतील जॉईंट
होयं.
गल्लीतल्यां असतील म्हटलं जॉईन
इथल्यां नाहीं दुसऱ्यां दुसऱ्यां आहेतं म्हणजे तिकडं गणेशनगरं ते तिकडच्यां आहेतं.
हां हां. बसं येतं कायं कॉलेजी बसं थांबता तुम्हांला हातकणंगले
हो हां हातकलंगलेकडनं येत्यां की आमच्या इथं समोरचं स्टॉप आहे.
स्टाॅप समोरचं हांय होयं.
हम्मं तिकडंन हातकंगल्याकडनं तेन बसं येतांत त्यांच आव्हाड्यांच दरम्यांन कुठं
आवड्यांच घरं तिथं तुमचं जूंन घरं होतं बघां त्यांचं देखां असूंन
आवड्यांच घरं म्हणजे कुंठे येतं
आवड्यांच दारमंन कायं माहित नाहीं हो मलां पणं
हम्मं तिथं होतं ते आंधी जे आम्हीं लहांन होतो तेंव्हा. कॉलेजला शाळेलां जायचं तेव्हां ते आमचे काका होतं होते तिथं शर्मिली वगैरें कां त्यांलां
इंडस्ट्रीज
लाईनचं सरळं हां कायं
त्यां लाईन नं इकडं सरळं तिथं होतं कॉटन मिलं होती माहितीय कां तुम्हंची कॉटन मिल जुनी होती माहितीये कायं?
नाहीं हो चौक हांय कायं नाहीं शाहांपूरलां एक रस्तां गेलां इकडं
हां हां ते चौक आहे कनी त्यां चौकांत इकडं हां हां इकडं आंत गेलांय कां नाहीं हां तिथं दोन नंबरचं आहे घरं
हां नं
तिथंच चौकांतल
हां
हॅलो.
ते बंद करां आपणं आहे कायं म्हणणांला लगले गांड गं झाले
गारमेंट इथं कायं नाहींय इथं ते दुसऱ्यांचं गारमेंट चालूं आहे. हॅलो. हॅलो आवांज येते कायं?
ना, लेडीज ना, हॅलो?
तुमचा आवाज येई ना, मला.
या लागलाय की.
खरं तुमचा येई ना, अडका लागलंय. हां, मधीच येतोय आणि मधनच आडक
मधरेक हा
हॅलो?
हॅलो? येतोय आवाज, तुमचा येतोय मला, बोला.
तुमचा मला येतोय आणि मधनच कट होतोय.
मधन ब्रेक लागला, तुमं हू म्हणताय, पुढचं काय कट यचं होते.
हं तसच व्हायले.
पाच पर, पाच नंतर आला ना, म मला करा मेसेज, कारण आत कॉल करा, मग संध्याकाळचे पण, मग कॉल आज कम्प्लीट होतात मग, तुमचे पण, माझे पण.
होय, होईल.
हम्म, आज पूर्ण करायचं ते.
किती राहिलात, आता?
आता बघा की, माझे पंचवीस कम्प्लीट दाखवावलात, एकवीस झालेला दाखवालातात, आता बावीस वा कॉल चालूय हा. म्हणजे अजून आहेत, आठ आहेत, अजून. काल नऊ राहिलेल ना आता, नववा कॉल चालूय की, नऊ मधला हा चालूये.
मम्मीचा आत्ता हा, चोवीसावा चालू ये.
चालू ये काय, म्हणजे मांज्या, माज बाविसावा चालू ये, हा.
हा, म्हणजे सहा कॉल राहिलेत अजून, मम्मीचे.
हम्म, मला लागतात त्यांचे कॉल, तेल मलाच लावा.
हां, तुम्ही बघा मला लागताय का, मग मी
ज्यादा लागलेत वाटतं, कॉल. मम्मीला मी पहिलाच कॉल केलाय अजून, माझे होतात मम्मी सोबत भरपूर.
चालतय, मम्मी सोबत पहिला करून घ्या, तुम्ही. कारण की माया सोबत आता ते माझ्या सोबत जास्त बोलाय, म्हणून प्रॉब्लेम दाखवालाय का काय, ते पण बघायला पाहिजे.
हां, ते पण बघायला पाहिजे, आता मम्मी सोबत कनेक्ट व्हायला त, पण मम्मीचं कम्प्लीट करायचं. आणि बघूया मग कम्प्लीट करायचं
हम्म, चालत.
हम्म. समोरच बोलायंचं आणि काय दुरात तर एवढा बसय.
होय. आता तुम्हाला मेसेज केलतो. तुम्ही काय रिप्लाय दिला नाही, म्हणून मग ते ट्रान्स्क्रिप्शनचे टास्क कम्प्लीट केलो.
ते केलं काय, मी नेट माझ कामं ते ना आवरली की, माझं नेट चालू मी पनीर बनवायचं, नंतर मग काही त्रास होत असल तर अस.
हम्म. झाले की माझे, ते पाचशे सत्तावीस कम्प्लीट झाले. तीन महिने सा, होय तीन महिने चालूच असणार, म्हण सकाळपासून नाही दोन दिव दोन तीन दिवसाच आहेेत ते. हा तीन महिने हे कंटिन्यू चालूच राहणार आहे ट्रान्स्क्रिप्शनच.
हा म्हणजे हे आता तुम्ही आता एक हजारच कमप्लीट केलं की परत तुम्हाला येणार काय हॅलो.
हा कंटिन्यू चालू राहणार आहे ते ए हजार दो हॅलो.
एक हजारचच करायचं तीन महिने याय लागलं.
एक हजारच नाहीे. एक हजारचच नाही असं क एक हजार झाल्यानंतर आणि परत ते पन्नास. पन्नास-पन्नास तुम्ही पन्नास कमप्लीट केला की आणि पन्नास येतात पन्नास कमप्लीटला की आणि पन्नास येतात असं आहे.
व्हय.
हा ते एक हजारचे तेन असं.
म्हणजे कंटिन्यू तीन महिने काम आहे म्हणून. हाला एक महिने कंटिन्यू तीन महिने कंटिन्यू काम हाय म्हण.
हा ते कोणत मुलगीना. टाकलेली की हे कमप्लीट होणार आहे का नाही म्हणून. तीन महिने.
वलेल ना हम ह अनेक टी शंका काय विचारली हो ते ह्याच्यामध्ये काय आहे ते त्याच्यावर काय क्लिक करायचं म्हणून. मला तेव
ते ऍड वर्क ऍड टास्क म्हणून काहीतरी आहे ना. त्यांचं टेप ते.
खाली येते ते मेनिला जेेल ते खाली असते ते ऍड प्रोजेक्ट.
हा म्हणून तेच. ते टास्क साठी असते म्हणजे कोणाला टास्क ते न येत नाही त्यांना ते काहीतरी करायला लावतात.
मग आता काय करायला लावलं नाही तर काय करायचंय केव्हा सांगतील तेव्हा बघायचं ना.
हम हम हम च्यावर पण करून आठ दिवस झाला अजून त्यांना टास्क झाला नाही.
अ काय ह्याच कॉलिंगच. कॉलिंग कमप्लीट झाले मग हे ग्रुप वरती टाका की, मग कॉलिंगचे तीस कॉल कमप्लीट. अ तीस कॉल क तीस कॉल ना कंप्लीट झाल्याशिवाय पुढचे टास्क येत नाही.
हेला त्यांना आडसच आला नाही तो म्हणजे मी बोलायचं म्हणून. बोलायचं म्हणून त्यांना नवीन ऍडच केलंच ना प्रोफाईल काढायला लावलेलो. त्यांच्याशी बोलता येते म्हणून मग ते कसं झालं. त्यांनी बोलण त्यांच आणि माझ कनेक्ट पण झालं नाही आणि त्यांमध्ये टास्क पण आला नाही.
खरं त्या म पुरुषांना नाही चालत हे फक्त लेडीज साठी आहे ना.
अ पुरुष किती तर आहे हेच्यामध्ये. बोलली की ती ना मला नादियानच सांगितली मग ते माझ्या. शेजारी मैत्रिणी एकहाय तिच्या नंदाच्या नंदाच्या मुलग्याला पण तिना ऍड केल्या. म तररय किव चेक केला नाहीत वाट-
नाही आम्हाला फक्त लेडीजसाठी. हा हा,
आम तू ते तुम्ही नाही
आम्हाला फक्त लेडीज साठी आहे म्हणून सांगितलेलं त्याने हा.
फोन फ्रेंड मराठी डीकेसी कॉलेजचा ग्रुप आहे बघा,
हा तोच की आमचा ग्रुप आहे.
नाही.
हूं हूं आम्हाला सांग दल फक्त मुलींसाठीच आहे म्हणजे लेडीजसाठी. टीच आहे म्हणून सांगितलेलं तेव्हा फर्स्ट ला स्टाट केलता तेव्हा मं हे फोन चं कॉलिंग साठी
तुम्ही करताय परत कॉल काय संध्याकाळी करताय?